हॅलो.
हा चला तर काय चाललंय म्हणायचं. आज सुट्टीच तुझं दिवस आहे तर कुठं जातेस काय नाही फिरायला. संध्याकाळी थोडंस वेगळापणा पाहिजे असतोना.
अगदीच.
अगं हे म्हणतहोते मला की आपण आमच्या इथे ना मी ज्या शहरात राहते ना तरतिथे बरेचसेअसे फिरण्याची ठिकाणं आहेत छान छान वन्डे ट्रीप छान होऊ अशी छान ठिकाणं आहेत.
हं एकछोटीशी सहल काढलीच पाहिजेना कधीतरी तेवढाच वेगळेपण असतो.
हो ना. पण मग मीयांना कसं म्हटले की ठीकआहे आता भेटतेचं ना सुट्टी तर मग मलाना थोडसा असा आराम करावा असा वाटतो अगं आता खूप एडिझर्शन असं थकवा खूप येतोय मला सध्या एवढ्या ह्याच्यात म यांना नकोच म्हणत होते मी म त्यांच्- म्हणणं ठीके नको ट्रिपला पण मग गाडी शिकवतो तुला म्हणून मग गाडी तरी शिकायला फोर व्हीलर वगैरे मी् चार चाकी गाडी मी तुला शिकवतो ते तिथे जाऊया असं म्हणून ते म्हणत होते, पण मग त्या त्याला पण कंटाळा आला म्हट् -ल मैत्रिणीशी छान गप्पा मारूया तेवढीच मी छान अशी ता -जीतवाणी होईल मंग म्हटलं त्यात तुझा कॉल आला म म्हटलं चला छान झालं बोलूया आता निवांत असं.
मायतीए मला सुट्टीच्या दिवशी माझी घरातली सगळी कामं आवरते आणि मी फिरायला जाते मला एक छोटीशी तरी सहल् म्हणजे कराविशी वाटते भले ही बाजारात जाईन काईतरी क् -पडे खरेदी करायला जाईन या कुठलं किराना सामान आणायला जाईल पण ते पाहिजे थोडंस तरी कारण आपलं रोजच चालूच अस् ऑफिस आणि घर, घर आणि ऑफिस म्हणून छोडशी छोटीशी जरी सहल असली ना छोटीशी बाबा आपण कुठे बागेत फिरायला गेलोय, कुठे आम्ही मंदिरात वगैरे जातो. त्यानं पण असं कसं एकदम असं खूप ताजंतवानं वाटतं. म्हणून अ मला आवडतं फिरायला जायला पणअसं कधी गर्दीच्या ठिकाणी जायला नाई आवडत मला असं निवांत एकांतात जसं की डोंगरावर आपण गेलोय. तिथे छान असा नजारा आहे बघायला निसर्ग सौंदर्य अशा ठिकाणी जायला आवड -तं मला.
अगदी
जायलाच पाहिजे ग खरंच आणि त्यात रोजचं जे दैनंदिन जीवन आहे. त्यापासून थोडासा एक थोडीशी विश्रांती म्हणा किंवा हवा पालट पण म्हणू शकतेस तू त्याला पण आपण घराच्या बाहेर निघायलाच पायजे थोडं तरी.
हा तेच ना मग मला कसं होतं मी प्रवास करताना कसं अ आम्ही गाडीवरून जातो अ गाडीवरून गेले की कसं होतं की बाबा आपल्याला जिथे पायजे तिथे आपण थांबू शकतो. कधी बाबा इथं हे झाडचं खूप छान दिसतंय चला थांबा तथं फोटो काढा. असं करतो आम्ही रस्त्यात मधे, तरी बाबा तिथे थांबलेय बाबा चांगलं हॉट चला इथंच आपण काईतरी नाश्टा करूया, जेवण करूया वगैरे आम्ही थांबतो तिथे. होे का जरा बस् -तो वगैरे करतो पुढे गेलो की तिथं बाबा खूप जुनं मंदिराय खूप छाने बघण्यासारखं असेल तर मंग तिथं जातो आमच्या इथे आहे ना एक मंदिर असं खूप जुनय मला वाट् ते ते शिवाजी महाराजांच्या काळातले आणि खूप प्रसिद्ध पण आहे आपल्या महाराष्ट्रा -च्या याच्यामध्ये अ म्हणजे अ जे ते बनवताना कने अ जेव्हा युद्ध चालू झालेले ना ते वरचं जे कळसाय ना तो कळसच ठेवलेला नाईए. त्या मंदिरावर अन ते गोलची अं गोलची जागाय ना तशी रिकामीचे त्या मंदिराच्या ह्याच्यामध्ये तर ते जे जेव्हा
तर ना
हा पूर्ण प्रकाश आत येतो आणि मग पुढं मग महादेवाचं मंदिराय तिथं. मंदिरामध्ये मंग महादेवाचं देवस्थानाय तिथं तर जेव चल्- चंद्राची जी प्रकाशित शीतल शाया म्हणतात इतक सुंदर दिसतय ना तिथ आणि इतक छान वाट तर ते पूर्णपणे ते काळे पाषाण असतात ना. काळ्या पाषाणापासून बनलेल ते मंदिर आहे आणि ते खूप प्रसिद्ध आहे तू अ बघू पण शकतेस मोबाईलवर की बाबा हे जे मंदिर आहे ते अ कोणत आहे ते आणि कुठल्या राजान ते बांधलेल आहे ते आणि ते वरच बांधायच राहिल ते तसच कळसाच रिकामच ठेवलेल आहे पण ते जे सूर्याचे किरणात येतात किंवा चंद्राचा जो प्रकाश येतो ना त्याच्यामुळे त्याच ते
हां
अ जे बनवण्याचे जे काय म्हणायच ते आखणी केलेली आहे ना त इतकी सुंदर केलेली आहे. पण खूप छान आहे मग आम्ही बघायला गेलो तिथे मस्त पैकी पण ते कसं खूपच खेडेगावात असल्यामुळे रस्ते एवढे खराब होते ना आमची गाडीही जाताना खर तर हालतच खराब झाली म्हणजे कसला हा रस्ता आहे असं वाटायला लागला मला तर उघच च आलो की काय पण जेव्हा मंदिरात गेलो ना त्यावेळेस एवढ छान वाटल. इकं इतक सुंदर इतक सुंदर मंदिर आहे. ते शेजारी नदी पण आहे अशी मोठीच्या मोठी इतक छान वाटल. म्हटल एवढ्या लांब एवढ्या गावामधून येऊन. हे किती मंदिर छान बनवलेल आहे म्हटल मग तिथ सगळ्या थकवा निघून गेला आमचा. म आम्ही तिथे बसलो जरा काही तरी खायला घेऊन आलेलो खाऊ खाल्ला आमचा. आणि फोटो बिटो काढून घेतले. छान छान कारण कुठ पण गेले की तिथल्या आठवणी तर पाहिजेत ना आपल्याला म्हणून फोटो काढून घेतले आणि आलो मग घरी.
हम्म हम्म
आणि मग बघायच मग पुढे कुठे जायच? फिरायला मग त्यात आम्ही हे करत बसतो बेत आखतो बाबा आता कुठे जायच? जायच किंवा एखादी पिक्चर बघायला जायच. किंवा कुठेतरी बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जायच. अस आमच चालू असत. कुठे थोडस लांबच्या गावाला जायच पण थोडस कस होत. आपल्या ज्या शहरामध्ये राहतो ना तिथून आपण दुसरीकडे गेलो ना तेवढच ते अ प्रवास करण्यामध्ये पण एक मजा येते ना गाडीवरून तुम्ही फिरता. त्याच्यामध्ये पण एक मजा असते. गाडीवरून जाण्यात पण, ते बसमध्ये बसल्यावर म्हणा कस होत की खूप गर्दी पण असते आणि त्या गर्दीमधून अ अस अस विचित्र होऊन जात कधी कधी. कधी कधी बसमध्ये बसायला पण आवडत मला निवांत बसून की बाबा गर्दी नसेल तर खिडकी शेजारी बसून बाहेर पळणारी झाड बघत बसायच. ते बोर्ड वाचायचे आणि मग झोपून जायच. मग आपल जे ठीकाण आल कि मग उठायच. तस एसटीत पण छान वाटत कस आपल्या गाडीमध्ये असल तर बर असत.
अगदी तसच म्हणजे माझा बऱ्याचपैकी म्हणजे हा अनुभव जो तू सांगितला बऱ्याचपैकी तिथे म्हणजे माझ्यात पण त्याच गोष्टी साम्य आहेत दिसून येईल अ मी ज्या शहरात राहते की नाही. ते शहरातन नदी गेलेली आहे. नदी गेलेली असल्यामुळे ना मग आम कस अस आम्ही मला जेव्हा अस खूप जास्त थकल्यासारख वाटत. की खूप जास्त ताणतणाव जेव्हा मला येतो ना तर त्यावेळी मग मी मग संध्याकाळी वगैरे यांच्यासोबत जाते म्हणजे मिस नवऱ्यासोबत. त्या नदीच्या किनारीे जाऊन थोडस बसलना तो अथांग नदीचा आपण परिसर जेव्हा मी बघत ते अथांग ती वाहणारी नदी जेव्हा बघते ना, तर मनाचा थकवा कुठेतरी, तरी निघून जातो आणि एक लक्षात येत. की आपण, आपण बघ रोजच जेव्हा, आपण दैनंदिन जेव्हा फॉलो करत असतो. रुटीन जेव्हा आपण एक करत असतो रोज- रोज रोज रोज रोज तेच तेच आपण थकतो पण ती नदी, हो. पण ती नदी बघ ना, ती ती थकते का? ति तिचं कार्य कशी रोज तेच ति तिला- पण कंटाळायला पाहिजे की नाही पण ती तेच चालू ठेवून रोजच तिच तेच आहे. मग तिच्याकडून खूप गोष्टी शिकायला मिळतात. जो थकवा आलेला आहे, तो मनातन निघून जातो. आणि दुसरी गोष्ट मी काय करते, त्या पाण्यामध्ये ना पाय बुडून बसते मला आवडतं. पाय बुडून बसायला मग ते पाय जेव्हा मी पाण्यात घाल- त्यावेळी एक प्रकारे ॲक्यु अ काय म्हणतो आपण त्याला ॲक्युपंक- जर्मनिक असतो बघ तस एक काहीतरी होत. छान वाटतं, मला असं उत्साही वाटतं ताजं तवानं वाटतं. आणि अर्थातच बाहेर- गेल्यानंतर अ बऱ्याचशी लोक आपल्याला दिसतात. मग आता त्यामध्ये, आता मी तुला का मागच्या आठवड्याचाच एक प्रसंग सांगते.
मी मागच्या आठवड्यातच तिथे गेलेले, मग मी बसलेले होते निवांत. तर शांत बसलेली होती मी आणि अ.. तिथे ना मला एक अतिशय म्हजे म्हातार जोडपं होत ते. दोघं आणि ते ना अ.. मक्याचा भुट्टा असतो ना आपला मका- तर तो मका विकत होते तिथे. मक्याचे कणीस विकत होते आणि- खूप वय झालेलं होतं ग दोघांचं, आणि ह्या वयात पण आणि अर्थ- तसंच त्यांच्याकडे बघून त्यांची आर्थिक परिस्थितीची मला. जाणीव झाली. की म्हणजे एक लक्षात येत होतं की, काय परिस्थिती असेल त्यांची तर ह्या वयात देखील म्हणजे बघ ना ग.. देव ना करो कोणालाच, जेव्हा आपण उतार वयात असतो जेव्हा आपलं म्हातारपण जवळ येतो. त्यावेळी आपण काय म्हणतो, की रिटायरमेंट ज्याला म्हणतो निवृत्ती ज्याला म्हणतो म्हणजे त्या- कामातून म्हणा किंवा अ.. त्या वयात कस वाटतं आपल्याला कुठे तरी आराम- करण्याची गरज असते. किंवा मग आपल्या मुलांनी कमवायला पाहिजे असं आपल्याला वाटत असतं आणि त्या वयात - ती जि ते जे जोडपं होत तर ते - अ कमाई करत होत. कुठेतरी पैसा मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. आणि मग असं जेव्हा बघितलं तेव्हा मला लक्षात आलं की नाही त्यांच्यापेक्षा माझ - आपल आयुष्य खूप छान आहे. म माझं आज- अजून वय आहे, मी अजून कष्ट करू शकते देवाने मला- अजून चांगलं धडधाकड शरीर दिलेलं आहे. माझ वय पण त्या हाच्यात आहे की मी अजूनही कष्टाची कामं करू शकते. आणि मग का आपण असं सारखं सारखं अं हे व्हायचं नाराज व्हायचं किंवा - परिस्थितीला दोष द्यायचा. मग परत नवीन जोमाने मग दुसरा - थोडा आणि मग परत नवीन जोमाने. काम सुरू-
अच्छा मग तू फक्त काही तुमच्या नदी किनारीस फिरायला जातेस का आणखीन कुठे जातेस फिरायला?
अ मला सांगू का हो - हो हो आमच्या इथे मी जस तुला आधी पण सांगितलं छान छान स्थळ आहे इथे फिरण्यासारखी पण मग वेळेचा खूप प्रॉब्लेम येतो एकतर मिस्टरांना पाहिजे तश्या सुट्ट्या नसतात. आणि मला ना बाहेर ना दोन ह टू व्हीलर चालवायला ना थोडासा प्रॉब्लेम म्हणजे ग- जेव्हा गर्दी असते का त्यावेळी मला चालायला थोडा प्रॉब्लेम येतो आणि माझे मिस मला गावामध्ये गाडी वगैरे नाही चालू देत किंवा बाहेर खूप जास्त लांब. मग त्याच्यामुळे मला त्यांच्यावर डिपेंड राहव लागत अस म्हटलं तरी चालणार आहे. मग मला त्यांच्या सुट्ट्यांची वाट बघायला लागते त्यांना सुट्टी असेल मग आम्ही - जाऊ शकते नाहीतर मग आणि खरं तर कसं आहे ग की मी स्वतःला खूप - नशिबवान समजते किंवा एक कुठेतरी ज्याला म्हणतो ना आपण देवाचा - कुठतरी आशीर्वाद आहे आमच्या दोघांवर पण की आम्ही एवढ्या कामा व्यस्त असतो. वेळ नसतो आता तू बघ ना बरेचसे लोक असतात की हाताला काम नसत. कुठेतरी त्यांची एक धडपड चालू असते काम मिळवण्यासाठी. तर मग मी स्वतःला कुठेतरी एक म्हणजे आशीर्वाद - म देवा की माझ्या हाताला काम आहे. नवऱ्याला काम आहे सो मग त्याच्यामुळे फिरणं वगैरे आमचं सहसा कमीच होतं असं.
नाही फिरायच असतं खर तर फिरण्यामध्ये पण एक आनंद असतो आणि एक वेगळेपणा असतो. तो खूप वेगळेपण असतो तो आपण जेव्हा जाऊन येतो ना त्याच वेळेस आपल्याला ते लक्षात येतो. तोपर्यंत आपल्या लक्षात येत - नाही कारण त्याच्यामुळे तुम्ही इतकी ताजेतवाने होऊन जाता ना की तुमची आहे ती रोज - का करायला तुम्ही. अगदी खूप फ्रेश काय म्हणायच खूप ताजेतवाने झालेलं असतां आणि तुम्ही खूप - सोप्या पद्धतीने ते करू शकता.